हॅलो!
हॅलो नेटवर्क मध्ये तुझा आवाज येत नाहीये.
येतोय का आता.
हो येत य.
हा ओके.
जेव जेवलीस का?.
होय जेवले तू.
हो जेवले आता जस्टच
काय काय खालीस?
मी होय मी आज कुरमापुरी बनवली होती मम्मी ना.
हो नाही.
तू काय खाल्लीस.
मी गवारी बटाट्याची आमटी भाकरी भात अंड तूप.
काहीतरी स्पेशल करायचं ना.
आमच्यात स्पेशल काही चालत नाही नॉर्मल जेवण लागत. स्पेशल आवडत नाही होय. त्या म करायच्या नादालाच लागत नाही.
होय.
हम् हम.
हम्म भारी आहे कि म तुमचं सांगायचं म नाहीच आवडत काही स्पेशल.
नाहीय आवड.
असू दे इकडं आल्यावर करून देतो तुला.
बर.
रडू नको बाळा.
काय काय करणार.
म्हणजे. अच्छा म्हणजे स्पेशल होय काय आवडते तुला.
मला मटन चिकन बिर्याणी.
मस् काय नॉनव्हेज आहे सगळं व मला एक नेव्हेज काहीतरी सांग
अ वडा सांबार.
बर जिजूनंचा काही फोन देण आलता का.
हो आलेला ना आता थोड्या वेळापूर्वीच आलेला. पोहचले आहेत मुंबई मध्ये जाऊन झोप. उठले होते आता उठले आहेत कामाला जात आहे.
बरबर ठीक आहे.
तू सांबर कसं करतेस ग काय सांबर मसाला घालतेस काय?
कसलं सांबर?
वडा सांबर वड्या सांबर.
वडा सांबार?
हा.
अ बरं झालं इडलीच नाव काढलीस इडलीला मला तांदूळ भिजत घालायचंय. आता लक्षात आलं आता परत आणि खाली जावं लागेल.
हम्म. थोड्या वेळानी आणि घालणे चार ला घालायचं ना मग.
नाही मग भिजत नाही आंबट होत नाही. आंबायला लागतय पीठ लवकर घायला पाहिजे होतं तस बारा वाजताज. लक्षातच नाही.
अय.
रोज करायचं करायचं म्हण ते रोज विसरते ते पण होते तेव्हा करणार होते.
मला सांगायचं ना मी आठवण करून दिली असती. इथूनच. सीधा कोल्हापूर से इचलकरंजी तक.
हम्म. जाते आता आणि परत खाली झोपायला काय मिळत नाही. एक ना एक काम एक ना एक काम आठवतय.
पाऊस हे का तिकड थांब थोड्या वेळेनी जा. खाली गेलीस की रेंज नसते तुला.
पाऊस हाय बई खूप हाय. चालूच आहे कंटिन्युअस दिवस रात्र आमच्या इकडे नदी जवळ हाय घरापासून. पूर येणार आहे आता ह्यावेळी.
बापरे पुर पण येतोय तिकडं.
होय मग काय.
अग मग तू येणार आहेस ना, इकडं तेव्हा काय होणार. पूर बिर यायच्या अगोदर ये बाई. उगीच डोक्याला ताप अडकून बसायचीस. एक ता पूर आला कि मग काय गाड्या बंद. सगळं बंद आगं मुंबईची काल मी न्यूज पाहिली. त्यात दाखवत होत. ते नाला सोपराला गुड्डू दिदी तेन राहत नाहीत का काकींच्या मुली त्या
हा हा हा.
तिकडे पाहु हा पूर आलाय. गाड्या तेन वाहून चाल्यात. रस्ते बंद केलेत. पाऊस काय या वर्षी खूप हाय वाढतं जास्त. आमच्याकडे तस नाही एवढा हॅलो. हॅलो. हॅलो.